हॅलो हां बोला.
नमस्कार ताई.
नमस्कार बोला.
तेच म्हटलं तुम्ही म्हटलं फ्री आहे का म्हटलं चला ताईंना कॉलकरू
हा हा हा बरोबर बरोबर धन्यवादा ह कॉल केल्याबद्दल. मी, नाशिक मधून.
नाशिक मधून का? तुम्हाला कोणी माहिती दिली बरं या टास्क बद्दल.
मला, ज्योति ताई लांडगे ताईंनी.
हो ना. हो. किती दिवसापासून जॉईन आहात तुम्ही?
मी भरपूर दिवस झाले. एक -दीड वर्ष झालं.
तुम्हाला आजपर्यंत किती पेमेंट आलं? बरं मग.
पेमेंट माझं तरी दोन ऐक हजार रुपये आहे.
हो ना. म म्हणजे अ बरेच कमी आहे तरी, कधीं जॉईन झाले असते तर आणि तुम्हाला पण अठ्ठावीस हजार पर्यंत आले असते, बरं का. ह
हो, ना.
हो.
ऍक्च्युली मी वर्किंग आहे ना, नाही, नाही, मी वर्किंग आहे ऍक्च्युली. माझी स्कूल असते ना
हा हा हा.
माझा आत्ता मुलगा दहावी पास आउट झाला. मुलगी बारावी पासआऊट झाली. म्हणजे मी एवढा वेळ देत नाही, नाही ह्या गोष्टीला म्हणून. नाही तर मग म्हणजे हे केलं असत तर मग, कारण तीन नंतर आल्यावर पण मग बाकी घरातलं
घरात ही लय भरपूर कामे असतात. आणि मेन म्हणजे दहावी बारावीच्या मुलांच मोठ टारगेट आहे.
हू आणि आता पास आउट झाले ना ते, आणि मी स्वतः पण आता बी ए ची लास्ट इयर ची एक्झाम दिली.
वाव! नाईस! आणि मग मुलांना किती पर्सेंटेज मिळाले?
मुलीला बारावी ला आले चौऱ्यांऐशी मुलाला दहावी ला आले त्र्यांऐशी.
वाव नाईस, ! माझी पण मुलगी दहावीलाच होती, ती पण झाली तिला पण एक्याअणो पाईन्ट चाळीस मिळाले. ह आता हे मी जी कॉलेजला घेतला आम्ही मालेगावहून, बरं का ताई. हा. नाशिकला पण मी आता दोन टास्क दिला. कार्या ऍप लिंक ओपन करा म्हटलं ताई.
बरोबर बरोबर.
ह हा मग त्यांनी पण प ना -म्हणजे ते वर झाला यावरून त्या ताईनी सांगितलं की, तिथं कोणी फ्री मिळत असेल, ना तर त्यांना कॉल करा. मग मी तुम्हाला कॉल केला.
हा हा हा बरोबर बरोबर.
तिकूंच्या ताईना पंधराशे रुपयाे आले, मला हे कळतचं नव्हंत फोन कुणाला करायचे येवढे? आ
हम् हम्म हम् हम् बरोबर बरोबर.
त्या ताईंनी सांगितलं की इथं जे म्हणेल ना, फ्री आहे, त्यांना करा. म्हणजे म आपल्याला होईल असं. हा हा. काय नाहीओ, मग हेच सामाजिक कार्यावर किंवा अ सण उत्सवावर बोलायचं असं त्यांनी सांगितलं. मग आपण बोलूया, सण, उत्सव कार्य वगैरे. घरातील चर्चा-
बरोबर बरोबर. पाऊस आता झालाय. आलय पूर्ण. मगाशी थोडा सा झाला पाऊस आता उघडल. नाही आता बघू परत आता येऊच शकतो, कारण आता इथून पुढे पावसाचेच दिवस असल्यामुळे
नाव पण येल न येल च सावड म्हनतेय ना या वर्षी. त्यामुळे थोडीशी भीतीच आहे सगळ्यांना.
होना होना. परिस्थिती अवघड आहे च ह्या वर्षीची पण.
म्हणजे खूप उन्हाळा असल्यामुळे अस ही परिस्थिती ओढवते असं म्हण परंतु झाड जर लावली ना. तर होईल रिकवर असं म्हणताय.
अऍक्च्युली झाड लावलेली आहे भरपूर पण यांनी झाड हे रस्त्यांच्या कामांसाठी तोडली ना.
हो, हो, हो,
त्यामुळं ते जास्त वातावरण दूषित होऊन गेलं ना कारण प्रदूषण वाढून गेलं झाडांची संख्या,
ते रस्त्यावरच म्हणण्या त ताई लोकांनी पण वावरातील बांधांवरची झाडं तोडली झाडा खाली पीक येत नाही म्हणून.
हा.
माझे दोन कार्य झाले म्हटलं. तेच म्हटलं ताईंनी म्हटलं हे. घेऊया मग आता मुलां काय घेतलं होत साईड.
मुलगी माझ्या कॉमर्सला होती. तर तिला कंपनी सेक्रेटरी करायच आणि मुलाला आता सायन्स ला घेतलय.
हो का मी तेच म्हटलं माझी मुलगी दहावी. पास आऊट झाली मग तिच्यासाठी काय योग्य असेल तर सायन्स ची साई निवडली तिने ऑनलाईन फॉर्म. भ रून झालं तिझं.
बरोबर.
मग बघू आता काय आहे तिला गणितामध्ये भरपूर डोकं आहे तिचं.
हा हा हा बरं वाट मग चांगलं आहे ना मग
हाहा
भरपूर करिअर ऑप्शन्स आहेत मग.
आहे भरपूर हो पण किती बेरोजगारी कॉम्पिटिशन ति टोप आहे आता.
हम् हम् हम्म बरोबर बरोबर. मुलंही तेवढेच हुशारणी नि घाले पिढी दर पिढी त्याच्यामुळे नवीन नवीन काही येत चाललंय.
मग आणि ए आय मु थोडी बेरोजगारी वाढण्याचे संगेत सांगताय ना हो.
हम्म हम् हम् बरोबर आहे कारण दहा माणसांचं काम एक मशीन करणार असेल तर मग ग नऊ माणसं तर बेकारच होणार ना.
बरोबर.
अससं
हा हा. चालेल मग तुमचे किती झाले फोन टास्क मध्ये.
नाही ना हा पहिलाच आहे आताात.
हा कहा.
हा.
हा मग मी आता तुम्हाला करा तुम्ही मला करा म्हणजे म आप बरोबर होईल बर का. हा हो ले दहा दहा मिनट झाली का पण आपले हा.
नाही अजून
हा पाच मिनिटं झाले थोडं बोलूया मग अजून.
हो ना हो ना.
आ आ हा जुलैचा महिना झालाय ऑगस्ट मग. प्रजासत्ताक दिनाबद्दल काही तयारी मग तुमची.
आमचे अजून तर नाही आता त्याच्या आधी आमच्या आषाढी एकादशीची तयारी सुरू राहील.
वाव नाहीस आषाढी एखादशी उत्सव मोठा
अशा हा तेच तर ना कारण आषाढ महिन्यातला पहिलाच येणारा सण आहे ना तो मोठा
हो हो आणि वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर मग पंढरीच्या वारकरीला फार महत्त्व आहे.
हम्म हम्म तेच तर ना कारण शेत शेतकरी लोकांचा तो एकदम राजा येतो विठूराया म्हणजे विठू माऊली माऊली
आणि हा त्योहार म्हणजे सगळ्यात फेमस कारण कसं तिथं न बोलवता एवढी गर्दी मोठी असते. वारकऱ्यांची
आणि मग काय तर आणि शिस्तबद्ध वातावरण असतं एकदम वारीची लोक चालताना पण एवढे लोक जातात पण कधी असं नाही ते रस्त्याच्या एक साईड त्यांची बरोबर लाईन चालू असतें.
कुणाला गालबोट लागत
ट्रॅफिकला प्रॉब्लेम येत नाही हा? जातात पण ते शिस्तीचं पालन करतात. आणि स्वतःही व्यवस्थित जातात आणि लोकांना त्रास न देत सगळ्या गोष्टी पार पाडतात ते लोक
बस बस सगळ्यांचा मायबाप विटू राया म्हणून सगळं निघतात
मग आहेच तर ना आणि एवढ्या दूर जातात पण त्यांना त्रास काही होत नाही कारण
भक्ती भक्ती भक्ती भक्ती तिथे शक्ती
हम्म बरोबर आहे ना तेच तर ना काय म्हणता आजून?
हॅलो.
हॅलो.
हा दहा मिनटं होऊ द्या दहा मिनटं जास्त टाकलं त्यांनी पाच टाकायला पाहिजे होते. ना दहा मिनिट संपतच नाही.
खूप बोलू शकतो पण एखाद्या विषयाला धरून बोलायचं म्हंटलं की मग थोडस अवघड होतं.
अव घरात आपण किती बडबड करतो. माहिती का पण हे कसं बोलावं ते
तुम्हाला जर बोलायला सांगितलं तर मग ते खूप तेवढं लांबणीवर नि जातातो
बाईण म्हणजे आपली ओळख नाही तरी आपण बोलतोय याला ही महत्व हो
तेच तर ना
तेच ना आणि दहा मिनटं आपल्याला खूप वाटतात. का एवढं विशेष नाही पण मग घरात एवढं किती बोलतच राहतो आपण सतत पण काय नाही पण हेच म्हटलं की काय बोलावं असं
बरोबर बरोबर.
कोणत्या शाळेत म्हटलं तुम्ही स्वामीनारायण. ते स्वामीनारायण मंदिर आहे तिथंच का मग तेच ना? खूप सुंदर मंदिरे ओ ते.
हो हो पंचवटीत पंचवटीत.
हो ना आलं होतं तिथंच माझ्या आत्याची मुलगी राहते आत्या पण राहते ना
हम्म हम्म हम्म हम्म.
तर तिला पण दिलं तिच टास्क पूर्ण झाला आहो माझा
हम्म हम्म चांगली आहे ना.
हम्म मस्त आहे म्हणजे ती पण टीचरच आहे बरं का? हा इंग्लिश मिडियम ला आहे. आता टी ए टी पास झाली ती.
बरं बरं.
हे निट च आता पेप फुटल्याय त्यामुळे प्रॉब्लेम नाही त आता ही पण झाली असती ती पास.
बरोबर
आठ झाले ताई आठ छत्तीस. दोन मिनिटं बाकी राहिले दोन तीड मिनिटं.
बस होर्रल मला वाटतं एवढं पूर्ण दहा
नाही ना दहा मिनिटांनाच आहे ना दहा दहा मिनटां दहा मिनिटे कंप्लीट आपण बोललो ना आता शंभर रुपये आहे.
वो बापरे!
तर मग असं आपल्याला कम्प्लीट करायचंय.
बरोबर. मुलांच्या कॉलेजेस वगैरे सुरु होऊन जातील आता.
हो ना दहा तारीख.
ऍडमिशन प्रोसेस्म हम्म ऍडमिशन प्रोसेस झालीय. आता होऊन जातील कॉलेज सुरू.
आमची तर अजून तिसरी फेरीच चालू येव.
हा हा हा.
हा दोन फेऱ्या पूर्ण झाल्या कंप्लीट, आता तिसरी फेरी चालूय.
हा हा बरोबर आहे ना.
ते मी जे कॉलेज माहिती आहे आपल्याला?
हा हा हा हा.
येतील.
बरोबर आहे.
माहेर कुठल हो ताई?
बेलापूर श्रीरामपूरजवळ.
हो का नी नाशिकला दिलं का मगं तुम्हाला?
हो हो हो.
छान! राहिले काही नाही आता, थोडशीच राहिले आपले सेकंद खूप छान संभाषण झालं आपलं.
हो ना हो ना एवढ्या वेळात भरपूर काही बोलणं झालं हम्म हम्म हम्म हम्म. चला ठेवायचं मगं?
थांबा हां दहा मिनिटं झाले हो.
हो चला बाय बाय बाय बाय.